तुम्हाला पण दाखवते वे.
असूदे की.
म्हणजे पंचवीसच कॉल करायचे. तसं नाही म्हणालो दहा असल्यास पंधरा अस आलय म्हणजे दहा झाल्यात
हा ये ते नंतर येतय आणि वाढत जातय ते
असय व्हय
हम्म, बोल कि माझ्या माझं नाव काय पडालय तुझ्या ह्याच्यावर आत्ता केलं मम्मीच हे ग माझ्या नंबरवर बोलायला येतय म्हणून आग आपण त्याच्या त्यालाच ऍड करू शकतो आपला दुसरा नंबर समजला काय?
करू शकतोय?
हा मेंबर म्हणून तिथं हाय कनी. करू शकतोय आपण
हम्म
समज
काय सकाळपसन काही केलो नाही सोड आत्ता तुलाच केलोय
का मम्मीला केली नाहीस बोर झालं वाटत तुला आता
तेजा काय विषय नाही, नाही अभ्यास करालोय गं पेपर हाय माझा परवा.
तुला बोर नाही ग तुमच्या मम्मीला बोर झाला वाटत
हम् ह का नाही सोड तेजा काय विषय नाही.
हो
एक आत्ता बाहेर गेला संध्याकाळचच कॉल करते.
काय आहे मम्मी कुठ गेल्या.
असतर आलय.
हम्म हम्म म.
अग ती पिशवी आणून दे.
अगं देतो ग देतो पिशवी पिशवी देतो.
ते गिराईक चा ये मम्मी मम्मी सार ये जेवायला ते सांग तेवढं सांग तेवढं सांग तेवढं.
हा हा ते येत ते येत.
घरातली असते तर आमच्या घरात तसल्या पिशव्या नई येत बई खरं.
आ आ. तुमच्या घरला यायचं म्हणजे पार समुद्र पार करून आल्यासारखं वाटतंय मला ते.
हम्म.
रस्ता लय खराब आहे तुमच्या इथला.
तिकन भी घ्यायच नई ग.
ते परवा दाखवलीस की तिथनं पण लई कंटाळ येते तरी पण रस्ता खराबच हाय ग.
हम्म व्हय सोडते आणि चिक्कल झालेला असते तिथ
अ म्हणून नको वाटते आता. पावसाळ्यात कुठंच जाऊ वाटत नाही आत्ताच्या घरी पण जात नाही मी डायरेक्ट तिथल मधन डायरेक शरळत ह .
ह्या गावात तस होतेच.
होय.
कंटा येतोय रात्र बास झाले पेपर द्यायला नको झाली.
का ग.
कंटाळ आलाय बई. वाचायचं होईना झालय आता.
हम्म हम्म. मग.
आणि काय?
काय नाही. निवांत.
पेशंट नव्हतीत काही जास्त.
हा हा हा हा हा हा हा भरपूर पेशंट होते .
आणि पडत्या ते पडत्या धबाधब.
हो हो हो अ होय बाई काय म्हणता लय
ॲम्बुलन्स मधन आणतात.
कसं येतात काय बघायला जात नाही येत अम्ब्युलन्स ने येतात कशान पण येतात.
स्ट्रेचर वर न आनतात का पेशंटला.
होय.
हम्म हम्म.
हम्म आणि काय म.
तुमच्याकडं
आमच्याकडे काय आता मस्त दाबेली खाल्ललोय किती पण दाबेली खा मनच भरत नाही माझं.
तिथली ये कॉर्नरची?
जैन दाबेली.
त्याच्यात कांदा ते नसते काय जैन दाबेली आहे तर.
अ जैन दाबेली खा तर नाव आहे सगळं असते त्याच्यात एक नंबर ताबेरी करते म ते काय इचलकरंजी तिथलीच दाबेली एक नंबर आहे
हा हा
तुला कुठली आवडते
म असं स्पेसिफिक नाही मला कुठली पण चालतं
नाही ती हरबोलेची दाबिला अजिबात चांगली नाही
चांगली नाही दि त्या बन मग कसला टेस्ट ला ब नसत्या आणि कायच नसत
ता खराब केलायेत सगळं टेस्ट
हम्म
ह्याची दाबेली आपण एक दिवस खायला एक नंबर व तू वडापाव खायच विसर्जित तू काय ती दाबेलीच खाशील त्याची
नाही भे मला वडापावले आवडते प कधी पण काय पण द्या वडापाऊल द्या चालते
बोडापा छान असतोय
इिकडचा हजारेचा खायचा
हजारांचा ते चटणी वडा
हम् तसला नाही सादा जम्बोवाडाच की हा वडा पाऊस वीस रुपयाेला झाले ते पण
आणि मगथ इकडचा जंबू वडा पण वीस रुपयाेला चटणी वडा पण आवडत मला वडा चटन आणि ब्रेड ते करदा ते पण आपण तरनी आपण क नाही वडापाव पहायला कुठे जायला पाहिजे आवनतीिला एस सी कॉलेज जवळ जायचं
हा तेचा तर एक नंबरच असतील
ए नाही तू आपण आता नेक्स्ट टाइम भेटल्या क नाही तिझ पेपर झाला आपण दाबेली खायला जा इथ ल मस्त आहे ग दाबेली ती मला व वडापापेक्षा दाबिरीच्या आवडाल्या किती पण खास होत एक नंबरला
खादिस के
नाही नाही आज घेऊन आलतो घरी ते पण पंचवीस रुपयला एक काय
होय
होय पण काय एकदम हायजीन द पण सगळं असं व्यवस्थित देतात ते
अगं तिथं नवीन कॅफे झालाय
माहिताय पॅराडाईज
चांगलाय
तिथं मी फ्रेंच फ्राईजच खालय फ्रेंच फ्राईजच खाल्लय ऐ त्याच्यापेक्षा कणय सुंदर समोर ह आ कशी झालाय तो भारीय आहे तो भारिय
ते बाऊलमध्ये फ्रेंच फ्राईज देतात ते ना
तिथं नाही ते बाऊल मधलं फ्रेंच फाईजच मॅजिक बाऊल वेगळं ते
हा आपण परवा बघितलं ते थांब कट करून लावतो
हम्